हॅलो.
हॅलो.
हा येतोय काय आवाज?
हो येतोय ना.
हा पहिल्यांदा कोणच लावलंय कॉल?
आ स्वाती वर्करड. तर तो बी जिरो कॉलिंग मध्ये पटला आणि या ललितताईचं लावलं तर त्याने उचललाच नाही तो बी झिरो कॉलिंग मध्ये पड
मंग तुम्ही काय करा आता दोघी जणी ललिता लवीन तुला आणि तु लाव ललिताला. बस एवढे दोन उम्म दोघी जणी एकमेकीला बोलत राहा दिवसभर.
दिवसभर
हा दहा दहा मिनटं. दहा-दहा मिनटं बोलायच तो पण मंग तिचं म म्हणजे तिचं कंप्लीट होईन तुझं बी कंप्लीट होऊन जाईल.
मग एकिला जर लावलं तर होऊन जाईन का?
हा ला होतं.
तर मंग समजा दहा मिनट बोलायचं परत फोन कट करायचं परत लावायचं परत दहा मिन
परत हा परत दहा मिनटं बोलायचं. आता एक जणीचं आता प कम्प्लीट करून घ्यायचं एक जणीचं उद्या कम्प्लीट करून घ्यायचं. म आम्ही तसच केलं कोमलला काय म्हणलं तू मा मला कर मी तुला करते अ आम्ही सगळे तिलास लावले. मी सगळं तिलाच लावले आणि तिनं मलाच लावले.
हा का आणि मंग तसं होतं का?
होतं ना.
दहा मिनटं आता काय बोलायचं बाई.
बोलायचं काही बी घरातल्या गप्पा काही रेसिपी नाहीतर फिरायला जायचं कुठं ते बोलायचं.
हा काय आता आतशी का आपली एक मिनटं झाला.
हा मंग ते होत नाही दहा मिनटं आम्ही तेच करत होतो मग आता काय कर काहीतरी कुठ चाललं तरी फिरायचं नाहीतर मग रेसिपी एखादी त्याचा.
आणि म आता कव माझे ते तीन याच्यात पडलेले झिरो कॉलिंग मध
आता जाऊन देत ते तीन पडून दे माझे भरपूर झिरो गेल्ले. तसं काही तीस देत्याना ते तीस मधून वीस जरी चांगले गेले तरी काही होत नाही. बाकीची मग आता एक दोन पड दोन तीन पडतेच झिरो. आ म नंतर परत पाच येतील ना. हे पाच कॉलिंग झाले का आता हे पाच कंप्लेट करून घे हे पाच झाले का अजून पाच येतीन तुला.
हा हा.
हा नंतर परत ते पाच झाले का परत पाच येतील.
म्हणजे पाच आता मंग ते आपण समजा पुढचे कोणाला करायचे मग?
त्यांनाच करायचे आन दोघीला एकमेकीला.
मग बाकी सगळे असं तर आम्ही दोघे एकमेकांना केले तर धकून जाईन का सगळे?
हा, सगळेच हा दहा दहा मिनटं बोलायचं.
हा का मग बरं एवढं तरी बरं आहे. मग त्यालाच
तो जेव्हाई ना तिचेईन दोघीचे कम्प्लीट होऊन जाई ना.
हा,?
मग पुढचेट येईल ना तुम्हाला,
तुम्हाला पुढचे टास्क,
हा.
हा काय?
पुढचे आलेना रेकॉडींगचेचे,
हा, का माते आता किती दिवस चालणार आहे. कोण
आता तीन महिने चालणार आहे काम. आ ते बी उद्या दिवस जर कॉलिकचे कप्लीट केले तर,
आणिन मा ते, पाच झाल्यावर माझे मग समजा कॉलिंग चालू राहीन, ना माझे नर राईन ना पुढचे हे पाच ज झाले कम्प्लीट तर,
हा? पुढचे पाच येईल ना हे सबमिट केले का पुढचे पाच येऊन जाते.
हा का मला वाटलं म्हणजे आजची उद्या दिवसाच आहे?
हा उद्या दिवस आहे कॉलिंगची फक्त, मेसेज आला ना त व्हॉट्सअपला.
हो मला ते ग्रुपचे मेजस नाही उरले ना.
व्हॉट्सअप ला ना आपल्या आपल्या स्वतःच्या व्हाट्सअपला.
नाही, कॅरप सी हेल्प त्याच्याून त्याच्याूनच ना.
हा,
नाही नाही, मला नाही आला फोन मग,
नाही का,?
नाही,
मंग, काही लागलेलं आहे, दोन दिवसात जर समजा कॉलिंगच कमप्लीट केलं ना मग पुढचे टास्क देणार ते,
हा का,
हा,?
हम्म हम्म,
जे टास्क सोपे ते करयाचे,
झाली तुमची जेवणं,
हा जेवणं झाले आत्ताच, जेवायाला काय मीच एकटी होती जेवायाला,
बाकीचे,
ते ड्युटीला जायेल, भोल्या जायले पुण्याला,
कशाला एवढ्या,
जायेल ते, पोरं गेले तर,
गाडीमध्ये का?
हा गाडीतच,?
हा फिरायला,
हम्, हा ना तर ऐकत नाही ना पोरं,
हो, का बाई ऐकत नाही बी,
हम्म, हम्,
हू मग तुम्हाला पुढचे टास्क चालू असेल ना, आता हे फोनचे पुढचे?
हां पुढचे चालु ये ना.
हा.
पुढचे सोपे आहे, काही अवघड नाहीये.
फक्त हे फोनचच, याला त्याला फोन लावायच म्हटलं, रे थोडस अवघड तर मग आपल
तेच ये ना, समोरच कसये फोन उचलत नाही आपला. माझे तसेच झालते मग, मागच्या वेळेस मी याला त्याला फोन केले कोणीच उचलले नाही. माझे सात, आठ अशेच झिरो वर गेले. नंतर मग कोमलला काय म्हटलं बाई. तु मला कर, मी तुला कर ते. आपल्यात जे तुझे कंप्लेट होईल. माजे कंप्लेट होईल. म आम्ही दोघी मग एकमेकी
पणं ते एकच नंबर रिटर्न डबल नाही लागतोय नव्ह. मी लावुन पाहिला तर
लागतो ना.
मी लावला होता ललित ताइला झिरो कॉल मध्ये पडला, परत लावलं तर
मग अगोदरचा झिरो गेला ना. अगोदरच जर बोल तर बोलला असत, तर मग डबल लागला असता. आता परत लावून पाहायचा. लागना आता.
लागलंत बरं नाही तर, तुम्हालाच लाव ना मग मला उद्या दिवसभर डोकं.
मला नको लाऊ बाई. मी तर लई बोलू बोलू थकेली आता. हे बघा कोणी आला का? हा आगं. बाई कोणी आला का मला फोन? कोणी आला का मलाच फोन?
आरे तुम्हाला हे बी सांगते मी, ऐ ऐका ना, दुसरं कोणाला फोन नाई लागतोय पण. तुम्हाला लागतोय काय भानगड मला तेच कळाल नाही. आता तुमचे टास्क कंप्लीट व्हायले ना?
हा.
तरी तुम्हाला फोन लागतोय आणि त्या कोमल ताईचे टास कम्प्लीट होईल, त्यांना लावला आणि त्यांच बी लागत नाही.
लागत असन ति ना उचलला नसेल.
अर नाही ना दाखवतच नाही. डायरेक्ट तिथं ते ऑलरेडी गेल्या ना, ते काय म्हणताय त्यांच्या टास आलरेडी कॉम्पलिट झालेलं ये.
हाव का?
हा.
अरे देेवा! माझे तर, माझे बी तर, कम्प्लेट झालेले ये ना.
तरी पण मग पाहा तूमाला कस काय लागतय? मग मी तुम्हाला ते म्हनते, तूमाला कस काय लागतय?
काय माहिती मग आता.
हा.
माझे पहिले ग, भरपूर झिरोवर गेलेले ये.
अ म मै नाही का तीन चार झीरोवरच गेले ना, तीन
हू. तेच ना आणि ते दुसऱ्या फो याचं होतं व यांच ते केलं का काम?
अ काय त्याच ते गुगल सर्च ते न
हा.
हा ते गुगल सर्चन ते, सगळं झालेलं आहे ते. अ डिश बोर्डच झालेल हाय. हा खीन दोन चार तास होते, ती तुमची कमाई काय आहे? बाबा ती दोन चार होते ते सगळे कंप्लीट झाले, पण माझ हे येतच न्हवत, मग मी काय केल त्या अपडेट मारून मारून थकले एकतर माज. आमच नेटच चाल नाही मग मी कल्याणीच्या हेच्यात ऍप्स ओपन केले.
हाव का.
हूं.
हा मग तिचा फोन चांगला चालत असल.
हा.
तिजा फायजी आहे का.
हा तिचं फाय जी आहे हे बग ए ए आयच. शोध नाही का तो पण झाला पसवनुक स्वतःला वाचवणे तो पण झाला. अ ते यस आय एफ टी.
हे ही त्याचे आहेत. पैसे नव्हते कारण की आता या याचे होते ना आता याच्या नंतर आणखी जो देणार आहे का. हा पुढ त्याची राहणार आहे.
हा का त्याचे किती क राहणार समजा अस आपले जे माग होते पाचशे रुपये तास.
नाही आज भरपूर तास आहे जास्तच आहे.
हा का मग हे सगळे सोडवले मी आणि माझ्या फोन मध्ये का हे येतच नाही. व्हत मोबाईलच मोबाईल फ्रेंड.
तुझा फोन ये ना फोर जी मग त्याच्या मान असल.
हा मी बर येत तिथ नेट बी घेऊन बघितल येतच नव्हत. मग मी डायरेक्ट माझा अकाउंट आहे का एका कल्याणीच्या हेचात ओपन केलत.
हा का त्याच्यामुळ आल ते.
हा मग पाहिलच आता संध्याकाळी करून पाहिल. म्हटल एक वेळेस ट्राय करून पाहू म्हटल आता नाहीतर माझ्या फोन मध्ये चालू होत. दररोज छप्पन वेळेस डिलेट मारीन. रस घे त्याच्यात मी सांगते मे कार्या. लांबी संपून जाई पण ते काही येई नाही.
अ हा हा तसच केल बर जरी ना. स्वाती बतकी महागाय लागेल का याची तुमची. तिचं पोनच चाल नाही आपण त्याला आपण काय करणार आहे.
अ कॅर पच आहे मग त्यांच त्यांना फोन लावून काही फायदा नाही मग.
हा हा फोनच चाल नाही तिचा.
मगी पक तसं झालं ना ते फोर जी आलं आणि त्याच्यात नेटच आलं नाही.
हम्म ह नवा घेऊन घेतो आता फण.
ब घेऊनग आ य तुम्ही चुड्या मार राहिली.
हम्म मग मा भाऊन त कोण देन घेऊन.
ह तुम्ही च उुड्या मार राहिले ना मग वापराय ना तुमच आहे ना मी वापराय ना.
मग त्याच चांगलं असेल ना.
त्यांच फोर जीचे त्यांचं काही फाय जी आहे पण एवढं त्यांचं नेटबी लत.
हा का एअरटेल नेट असल्यावर ते चालतात फास्ट. हे जिओ चालत नाही जिओला तर लगेच रेंज नाही माहिती का. जिओ वर कसच चालत नाही ते.
मीककरन माता. टेन फोर जी मग आता का्च चेंज करी.
हा एअरटेल करून घेत त्या ना तेव्हा होईन ते.
हा तसच.
येनच बी जिओ आहे ना आता अजिबात चालत नाही, त्यांना काय म्हणलं तुम्ही त्याला एअरटेल मध्ये करून घ्या.
तेव्हा तुम्हाला समजा अ नेट बी त्या दुसरं काही बी पाहायला गेल ना चालतच नाही मला रोज त्यांंना हॉटस्पॉट द्यायला लागतं.
आणि मग माझं माहिती आहेय का इंस्टा त अजिबात चालत नाही इनस्टा आणि व्ह्हाट्सअप फक्त फेसबुक चालत बर का व्हॉट्सअप पण चालत नाही आणि कॅरफ तर कस चालत नाही लगेन
हम् हम्
म्हणलं तर पण मग गट्टू म्हणे बा काही काय होतं फोनच पण प्रॉब्लेम राहतो म्हणे. कार्डच नाही राहात म्हणे.
नाही फोनचा प्रॉब्लेम राहतो ना काही- काहीच
हा म्हटलं मग प आता येई न जर घेतला नवीन
नाही फोनचा रहा तो का ते कार्डच पण आहे कारण की जिओ आपल्याकडे चालतच नाही सहसा करून.
हा ना बरं जिओच एवढं रिचार्ज महाग केला ते चालाना ना गेला ना.
हा
हम्म
तेच ना मग ठेवा आता.
थांबा आता दोन-चार सेकंद
झाले ना
दहा मिंनट पूर्ण नाही झाले ना?
पाहा आता साडे दहा झाले ती म्हणती पूर्ण नाही झाले.
हा झाले झाले. चाललं ठेवू का मग हम्म.